हॅलो हा लागला लागला.
बरं परत आले का तुले हमम.
आणि आपण पाच आले.
हा मग ते असे पाच पाच करता करता तीस तीस येत हा.
तुम्हाला तीस आले म्हटल्यावर त्याच्यावर तीसच येतील मग
हा
तेचं मतलं
हम
म्हणलं आता पूजेला करायचं तर पूजेचं आवरलंचश ना अजून
आज आमचं बी नाही आवरलं माय आता आंघोळ झाली तू वाजवत असती तर वाजतच असता मी सध्या रूम मधुन आली साडीच घालत होती
मग म्हणूनच पहिले लावला मी मग हे कारण मग ते एकदा लागवून गेला कि मग तो लगेच कॉल धरला जाते ना त्यांना
हा
मग त्याच्यामुळे मग पहिलं फोन लावायचं आणि मग सांगायच कॉल उचल मग
हा बरोबर हा
असं आज का बरं एवढा उशीर झाला?
अगं घंटी साफ करत होती ना घंटी घंटी साफ केली ना मी ना अ ते भावना ताई वर आलती मग ते आंघोळीला गेलेली होती.
हा
ह हा मग घंटी साफ करली घंटीला अर्धा पाऊन तास लागते साफ करायला घेत हा म्हणून हे
हम्म
मग पप्पाचा फोन आलाता पप्पाशी बोलत बसली होती मग
गुड मॉर्निंग सर
गुड मॉर्निंग चा आला होता पप्पा म्हणे आता पाहू शुक्रवारी काय म्हणते शुक्रवारी केलं तर ठीक आहे नाही केलं तर त्याला म्हणा आता नाही येत मी आता नाही करत मी असं म्हणेन म्हणे
हम्म
असे म्हणत जाय हा म्हटलं पहा तुमची इच्छाता आपण काय म्हणणार आहे हम्म म्हण असं दे पाहू आता म्हणजे शुक्रवारी काय म्हणत शुक्रवारी केलं तर ठीक नाही तर मग नाही म्हटलं तर मग नाही म्हणे अ ह
बरोबर आहे.
गेले पोर शाळेत
हा गेले
हा
नला आयन सल चालत गुराड
हम
त्याला झोपच होत नाही त्याची शाळेत जायचं असलं की
लायना
हा झोपच नाही झाली झोपच नाही झाली करते तू
काय म्हणतेलाय ना
शाळेत जायचंच असलं त्याला कि खोपच नाही पूर्ण होत त्याची
हो आणिता सुट्ट्या होत्या तेव्हा होऊन जाात हो ते
हा शाळेत जायचं राहतं आता आ झोपच नाही होत पूर्ण झोपच नाही पूर्ण होऊन दन सकाळ बी होऊन जाते शाळेत जा लागते
हम् आता आमच्या बुद्ढ्याच्या हातात मोबाईल आहे बुद्ढा मला लावे ना फोन तर बरं आहे
होा बाहेर गणपतीच्या टल्यावर बसेल आहे ना माझदाप संत
तो लावीन तिच्या पोरीगिरीला म्हणून एवढा लांब जाऊन बसला
काम आहे त्याता कोणाला बी लावते तो त्याचं काय काम आहे हा त्याला ग होा काय बी प्रश्न विचारते तो गेला का सुनील गेला का श्लोक अंशूला कारण पाहिला तर अंशूट इकडच गेलेलं आहे पाणी चढवायला हा मी तेच म्हणलं काल लावला होता पूजीले त तुले तुला लावला मग पुजीला लावला होता, मग पुजी म्हणे कि काही नाही पूजी गेली होती ते ऑफिसमध्ये तर ते नाशिकला म्हणतात एक नाशिकला हायन ऑफिस तिकड जायचं म्हणतात म्हण ते म्हणे पहिले जर सांगितलं असते तर मी आता पंधरा वीस दिवस नाशिकला राहून आली जर तुम्ही पहिले बोलले असते तर मी गेली नसते तिक आता पेशंट नाशिकले जा तिकडून आहे तिकडून मग अजून धक्के खायाला लावती अस तस तुम्ही तर म्हणे होऊन जाईल, उ नाही म्ह आम्ही त्यां मेल पाठवला आणि त्यां उत्तरच नाही दिलं, पहा आम्ही तीन चार वेळेस पाठवला अस तस चालू होत तिची बडबड, मग म्हणे मी न म्हटलं न्यानले की गुरुवारी शुक्रवारी पायध नाही दे फोर व्हीलर भेटते का? म्हणजे फोर व्हीलर मध्ये जाऊ म्हणे सासू सासऱ्यांना बी घेऊन जाऊ सोबत ते केसर ठेवायचे माय पोरांची जावडं ते ते जावडं बी ठेवून येऊ म्हणे अना मग पुढं जाऊन ते काम बी करून घेऊ तर माही सासू घेऊन बशील म्हणे त्याला गाडीत. थोड्या वेळ सांबाळीन म्हणे, मग ते काम करून म लगेच निघून जाऊ म्हणे तेव्हा कस जर माहित असत तर म्हणे राधाले राधा ताईसोबत गेली असती, म्हणे नाहीतर मग भाऊजी सोबत जाऊन आली असती ते म्हणे जर असं माहित असतं म्हणे मले तर
ह.
पोरगा राहिला असता राधा ताईकडे राहयते म्हणे तो झोपवून घिपवून दिली गेली असती म्हणे तर जाऊन आली असती म्हणे
हो असं चालू होती तिचीे बडबड बडबड ह आंघोळ बाकी आहे म्हणे अजून अंगोळ नाही केली, म्हंटल कामून आये एवढा वेळ? तर म्हणे आता हे पोरग झोपत नाही म्हणे, तो झोपला कि मग करते म्हणे आघोळ. हा. तो बोरगा झोपला कि मग करते म्हणे मी आंघोळ तशी नाही करत म्हणे हम् चालू ती बडबड बडबड तिची म्हटले ते नवऱ्याल मना अजून कांड करून ठेवजो अ हा ते लो म्हटलं ते नवऱ्या म्हणा अजून काही काम काम करून ठेवत म्हणा रिकामे धंदे करून ठेवलो म्हटलं अजून मग आपण आहेच म्हणा निसतारायले
हम्म हा मग मी तर नाही सोडतो बाई बोलल्या बगर मण तर नाही राहवल्या जात बोलल्या बगर मग काय तर हा म्हणे मी बीला बडबड करून राहिली त्यांनले कि पहा असं तसं किती खाला गुजरायला हे आता तिकड गेल्यावर मी चालू केलं तर हे तर असं तस ते पैसे काढायचे आहेत. धमका करायचाय चालू होत, पैसे निघून नाही राहिले ना तिचे
हां.
आता नऊ हजार रुपये अटकेल बसेल आहे ना हा चाल दी तिची बडबड बडबड हम्म.
करून मी काय करणार? का मी सगळे सरकच करणार आहे.
नाही म्हणते बाई त्या पोरीच्या भरीन म्हणते त्या याचे काय म्हणतात लाडलं हे हो सुकन्या योजनेच्या भरीन म्हणते बाई
हम्म.
मी ते सांगल सुकन्या योजनेच्या भरीन म्हणते बाई तिचं तिलाच माहीत. काय करते काय नाही मथ दिले ते म्हलं काढून आणून नवऱ्या दि वापरायले हा नाही हो म्हणे मी सुकन्या योजनेत काय घणे परी ऍडमिशन कराय आ काय आता काय आहेय म्ह माया्या ज म्हटलं मग आता काही नाही मग आता व्याजान घेजू म्हटलं मग नाही नाही म्ह जमा कर म्ह किती जमा करसे पौवाता किती जमा करते
हम्म
किती जमा करशील म्हटलं काय भाजी पोडी ह्याय बनलेली खाऊन गे रे
नाही माल नाही आला तिचा माल परवाच्या दिवशी आल तर पप्पाला लावला का म्हणे तू ना त म्हटलं नाही लाव म्हटलंकडं बायका बैल्या म्हटलं ऑनलाईनच काम शिकायसाठी घरी आले आहे का म्हटलं ह घरातच बसलाय म्हंटलं माझ मग मी नाही की जाऊ दे म्हणे मग लाव म्हण म्हटल तू लावून दे म्ह
बरोबर हम्म
म मी न लखण्याच्या याच्यावरच लावला होता विचारायला
हो आता हा कॉल झाला ना तु तर लाव थोडं पाच दहा मिनिटां लाव झो काून की मी पूजा करीन नाही तर मग अंशू बोलशील का मावशी सोबत
हा नाही नाही त करून घेतच तुझ काम
हा मग पाच दहा मिनटां लावजो काून की मी पूजा करते ना मग आता एवढा होऊ दे दहा मिनिटाचा पाहि रे टी शर्ट खाली पडली लड्डू हम्म एवढा होत हा तेच म्हटले एवढा होद दे मग कसं मी पूजा करनग पूजा करता करता काही बोलणं बी नाही होणार ते हा फोन स्पीकर वर नाही जातला का र बडा होा का कोणा दख पाहिजेठ मी खाली प ते तिजोरी हे खोल आणि सर्वात खाली आहे तिथं हा मग मी तेच म्हटलं म्हणूनच तुला म्हटलं मग् मी तुला आली की लाववीन मग तुम्हाला त्याच्यावर लावं लागत
हा तथे का चारशे र पडले म्हटलंलं की पडतय की नाही विचारू तर मग ते पेमेंट ह्याच्यात दिसतील मग ते म्ह की चला आता
आल्यावर पाहि श्लोक काल की परवास म्हणे मम्मी पैसे आले नाही का मी एवढं लवकर येता का ते
ते सगळ्यांचा चेक करता ज्याचा नंबर लागतील तिथं त्यांची चेक करून मग त तसे टाकतात ते
मणे म्हणे तो मग मण नाही माहीत्री म्हटलं
मग नंद्याच्या पोरीचे बी मेसेज चालू आहे मला म्मी मला पैसे कधी येत तील मा्मी मला पैसे कधी येतील
ह
मग मी याला तेच बोलली म्हटलं याच्यासाठी मी देत नव्हती म्हटलं हे असं राहते म्हटलं यांचं कसं म्हटलं आले का नाही आले का जाऊ भाई एकदा करून पाहिलं आले ठीक नाही आले तर ठीक
ह मग मी ते आले तर ठीक नाही आले तर एकदा करून पाहिलं तर एकदा आले तर मग वांदाा नाही मग करता येते पुढच पण हे पण आमच्या हच्यात तं आला नाही की पर कॉल असशी रुपये तेिव भाऊजींच्या झाला परकॉल असी रुपये
आम माझ्या याच्यात पण आलंय परकॉल असशी रुपये
हा ते भाऊजींच्या याच्यावर बी आलं परकॉल अस रुपये लड्ड लड्डू म बो कुडं टाकलं ज
म्हणजे तीस कॉल केले भाऊजींना तर चोवीसशे रुपये भेटतील
हा ना तीस कॉल केले तर चोवीसशे रुपये भेटतीलन ते भाऊजीनले पण ते भाऊजीतके बदमास आहे ते दडबडं घेऊन जात हे नाही आता आज पाईन मी रात्री तु लागत असलं तर तुला एखाद दोन करून घेन कम्प्लीट आणि मग तू हे झाले की मग त्याला न काल राहू द्या म्हणे आणि काल पूर्ण दिवसभर तुलेन पूजाला लावून ते तीस कॉल कम्प्लीट करून टाकेन मग
मग ते भेटून जात जाऊ दे कॉलचे पैसे कोण देत आपल्याला
हा तसं मी आपण बोलतोस ना का
हा मग तस म्हटलं की आपल्याला कॉलचे पैसे तसे कोण देणार आहे
पण तसे मी आपण बोलतोच ना रोज जास्त बोलतो आपण कमीत कमी बोलल्याच जाते ना आपल्या अर्धा तास बोलला ज ते
हा आता ते लखण्याच्या बायकोन चालू केलंय आ पड का काहीतरी स्टाक् पाहाला लागेल मग सांगाव लाग
तिे म्हणा त्या बहिणीला सांगते बहिणीला करायला म्हणा तू तिला फोन लावू शकते कोणा लावन ते नाही त म मले रेणुदईला लावजो म्हणा तर पहिले कॉल करून मम्मीच्या हच्याून सांगजो म्हणा तर ते मग मम्मी आणि मी गप्पा करते तर दहा दहा मिनिटात मग कट करायला लावा जाईन आणि लावायला लावा जाईन मग
हा
कारण मी मम्मी आणि मी भरपूर वेळ बोलते ना
हा हा मग ती पण आता तिला टास येत की नाही पडला की नाही ति चेक करायला लाग चेक करायला लावा लागेल तिला आला की नाही म्हणून अस
तुला विचार हा मी ते स म्ह तू विचारून घेतजो तिले आणि तिला सांगतो चल तू कॉल झाला पुरा मग लाव जा
हा चालेल चालेल हा तुझ आवडलं की सांग
हा